हॅलो अं कशा आहात?
मीही मस्त. ॲक्च्युली सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल मला थोडं तुमच्यासोबत डीस कशन करायचं होत तुम्ही फ्री आहात? तुम्हाला वेळ आहे का?
ते तुम्हाला
दैनंदिन जीवन आपण जीवन कसं जगतो मानवाचं एक जीवन कसं आहे प्राणी पक्षी सगळ्यांच्या जीवनाबद्दल मला थोडं डिस्कस करायचं होतं तुम्ही फ्री आहात ना?
हो बोल ना.
हा तर मॅडम आपण दैनंदिन जीवन जगताना अ जगताना आपण काय करतो आपल्याला काय करायला हवं किंवा आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत इत्यादी बद्दल मला तुमच्यासोबत डिस्कशन करायचं आहे. तर सर्वप्रथम मॅडम माझ्या मते अं मानवाच्या पहिल्या तीन मूलभूत गरजा होत्या की अन्न वस्त्र निवारा असं म्हणत होते कारण मानवाला जीवन जगताना अन्न हे लागतेच वस अन्न अन्न ला ते जीवन अ म्हणजे जगताना हा मग तसच त्याप्रमाणे आपले अंग झाकून ठेवण्यासास ती वस्त्र ही लागतेच कपडे वगैरे
हो बरोबर.
हां तस मग त्याच पद्धतीत निवारा म्हणजे राहण्यासाठी जसे पाऊस पडत असेल ऊन असेल थंडी असेल तर ह्या तिनी ऋतूमध्ये आपल्याला राहण्यासाठी देखील घर हवे असते तर ह्या अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्ही सोडून अजून एक थोड्या दोन म्हणजे गोष्टी ऍड झालेल्या आहेत शिक्षण आणि आरोग्य. तर मानवाला अश्मयुगीन काळात शिक्षण नव्हते हा म्हणजे मानव अगोदर म्हणजे त्याची प्रगती कशी झाली इथून आपण शिकत आलेलो आहे इतिहासामध्ये. तर मानवाने पहिला आगीचा शोध लावला दगडाला दगडे घासून आग लावली त्यांनी तो अंग म्हणजे झाकण्यासाठी झाडांच्या पालांचा उपयोग म्हणजे उपयोग करत अस करत होता आताच्या काळात आपल्याला कपडे वगैरे मिळतात. परतन आग लावण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारची साधने आहेत विविध प्रकारची इक्विपमेंटस आपण युज करतो बरोबर ना?
हो बरोबर.
हा म त्याच पद्धती म्हणजे तिथून आपल्या इथपर्यंत म्हणजे आजच्या काळापर्यंत किती बदल होत गेले आता इथून पुढ किती बदल होत होत जातील याबद्दल आपण थोडं डिस्कशन करूया तर शिक्षण आता अगोदरच्या काळात शिक्षण हे न्हव ते लोक जंगलात राहायची जंगलातील फळे खाऊन जगत होती म्हणजे तिथली कपडे म्हणजे तुम्हाला मी बोललोच की वनस्पती जी झाडे असतात ना त्याची पाल पानाने ते अंग झाकत होते आणि अन्न म्हणून ते आपली फळे अ कंदमुळे जे मिळे जंगलात जे उपलब्ध असेल ते खात हुते आणि निवाऱ्यासाठी ते झाडांच्या म्हणजे फांद्यांपासून किंवा झाडावर किंवा झाडाच्या खाली घर बांधून किंवा असं राहत होत ते म्हणजे ते त्यांच्या हात हाताने केलेल्या कामापासून ते जगत होते त्यांना जॉब किंवा कसलाही काम म्हणजे काम म्हणजे त्यांच्यासाठी होते कि जेवणासाठी आग लावणे तेवढंच म्हणजे कोणताही जॉब नव्हता नोकरी नव्हती पण ते खुश होते त्या काळात. आताच्या काळात शिक्षण ही गरज झालेली आहे शिक्षणाशिवाय माणूस म्हजे पैसे कमवू शकत नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही असे मला तर वाटते आणि आरोग्य आरो हे सगळ्यांचे सदु असले पाहिजे निरोगी आरोग्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, बाकी म्हणजे असे म्हणायला गेले की खूप पैसा आहे. खूप श्रीमंत आहे. खूप रीच आहे म्हणजे श्रीमंतच रीच मध्ये आहे आणि त्याची तब्येत खराब झाली. एक्सपायर झाले तर पैसा असून देखील म्हणजे पैसा असून देखील काय उपयोग येत नाही कारण गेलेला माणूस आपण परत आणू पैसामुळे परत आणू शकत नाही. त्यामुळे पैसा असणं पैसा आणि आरोग्य ह्यामध्ये पण आरोग्य निरोगी ठेवण हे आपल काम आहे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला काय काय करायला हवं तर पहिला हायजीन स्वच्छता असणे हे गरजेच आहे कोणत्याही म्हणजे कोणतेही अन्न पदार्थ खाताना पहिला हात स्वच्छ धुतले पाहिजेत कोणताही पदार्थ बनव म्हणजे एखादी भाजी असेल किंवा काही जगे असेल तरी ते स्वच्छ धुून केले पाहिजे जास्त प्रमाणात पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजेत अ बाहेरचे फास्ट फूडचे प्रमाण कमी झाले पाहिजे आणि हे झालं आरोग्याच तर मी शिक्षणच बोलत होतो. तर शिक्षण देखील घेणे गरजेचे आहे शिक्षण देखील असणे आवश्यक्य आहे तर ह्या पाच मुलभूत गरजा झाल्यानंतर आपण दैनंदिन जीवनात काय कर तो म्हणजे आपला दैनंदिन जीवनामध्ये काय चालू आहे तर मी तुम्हाला सांगते की दैनंदिन जीवनमध्ये आपण ना आता काय केले पाहिजे अ आरोग्य अन्न वस्त्र निवारा इत्यादी सर्व गोष्टी आपल्याला आता झालेल्या आहेत त्या झाल्यानंतर मग मी आता मी तुम्हाला बोलतेय की जीवनात काय केले पाहिजे मी? तुम्हाला क्वेश्च विचारला तर तुम्हाला मी सांगेन हा
तर मी बोल म्हणजे मलाही बोलायच आहे दैनंदिन जीवनाबद्दल अ मी काही बोलू का म्हणजे तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत आहे.
ओके म्हणजे तुमचे काही डाऊट्स आहेत
हो हो म्हणजे माझ देखील मत आहे. ते मला मांडायचे आहेत.
हो चालेल मांडा ना मॅ
आता दैनंदिन जीवन बघा ना दैनंदिन जीवन मध्ये काय येत माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोप झोपेपर्यंत जि कामं करतो जी काय ची सवयी असतात ज्या त्याच्या जबाबदारी असते प्रत्येक व्यक्तीच दैनंदिन जे जीवन असते ना ते वेगवेगळ असत म्हणजे आता ह्या जगात विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत शिक्षक आहेत डॉक्टर आहेत किंवा बिजनेसमॅन म्हणजेच व्यापारी हे आहेत आता हे प्रत्येकाच सगळ्यांच काम वेगळ असत आणि वेगळ जरी त्यांच काम असल तर प्रत् प्रत्येकाच्या जीवनात हा एक काहीतरी म्हणजे नियमितपणा आणि शिस्त महत्त्वाचीच असते. आता चांगले दैनंदिन जीवन माणसाला काय करतो निरोगी ठेवतो जसं की तुम्ही म्हटला आरोग्य महत्त्वाचं आनंदी ठेवतो आरोग्य म्हणजे चांगला असेल तर तो आनंदी राहू शकतो म्हणजे जे चांगलं दैनंदिन जीवन तर ते माणसाला यशस्वी आणि निरोगी आणि आनंदी बनवतो अस मला वाटत बरोबर ना
हो आणि दैनंदिन जीवनात म्हणजे आताचे आपले जीवन आहे हे धावपळीचे आहे मी तुम्हाला बोलले की अश्मयुगीन आणि आत्ताच्या जीवनमध्ये कम्पेअर करता म्हणजे तुलना कर तुलनात्मक अ तुलनात्मक करता तुलना करता असं दिसून येते की जीवन धावपळीचे आहे. माणूस सकाळी उठतो ब्रेकफास्ट करतो ते नोकरी साठी किंवा जॉब साठी, बिजनेस असेल काही देखील असेल घरच्याकडे कमी लक्ष म्हणजे शंभर टक्केपैकी ते ऐंशी टक्के म ऐंशी पण नाही नव्वद टक्के लक्ष हे त्याच्या जॉबवर किंवा कामावर नोकरीवर असते राहिलेले वीस टक्के हे कंटाळून आ आलेले ताणतणाव थकवा यात त्याच जात म्हणजे आपल्या फॅमिलीकड आपल्या म्हणजे मुलांबाळांकड किंवा आपल्या वडिलांच्याकड म्हणजे मुलगी असू दे किंवा वडील अस किंवा आई असुदे त्यांच्याकडे म्हणजे माझ्या मते तर झिरो पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट टाइम स्पेंड केला जातो असं मला वाटतय ह्या धावपळीच्या जगात आपल्या फॅमिली सोबत टाइम स्पेंड कसे करता येईल याकडे देखील ल गरजेचे आहे बरोबर आहे ना.
हो बरोबर आहे मॅम, म्हणजे दैनंदिन जीवनात मेहनत शिस्त आणि प्रामाणिकपणा या चांगल्या सवयी असणे खूप महत्त्वाचे आहे. होय ना? जो माणूस नियमितपणे काम करतो आणि वेळेचे पालन करतो तो जीवनात नक्कीच यशस्व होतो त्यामुळे प्रत्येकाने आपले दैनंदिन जीवन चांगले आणि सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
हो कायमच म्हणजे आपण नकारात्मक विचार करत आलो की एखादे काम करताना आपण त्याला नो म्हणजे नाही नाही म्हणत त्याला तर तो नकारात्मक विचार आपला म्हणजे डोक्यात फिट होतो की एखादे आपण काम करायला गेलो तर हा बाबा हे आपल्याकडून होणार नाही. हा हे आपल्याकडून होणार नाही हा हे होतच नाही असे नकारात्मक दृष्टी म्हणजे बाहेरून बघणाऱ्यांना पण नकारात्मक दृष्टिकोनच आपल्या आपल्याकडून मिळतो आणि आपली ही बुद्धी नकारात्मक होत जाते. बुद्धीची चालना कमी होते. आणि तसे पण नियोजन नियोजनाशिवाय कोणतेही काम सुस्वस्त म्हणजे सुबद्ध होत नाही, असे मला तर वाटते कारण नियोजनाशिवाय नियोजना असणे हे महत्त्वाचे आहे एखाद्या कामाचे म्हणजे नियोजन केल्यास एखाद्या कामाच आपण काहीतरी टाइम टेबल वे दिल्यास की इतका वेळ फॅमिलीसाठी, इतका वेळ कामासाठी, इतका वेळ शॉपिंग साठी, किंवा ताणतणाव दूर करण्यासाठी, कोणी शॉपिंग करत, कोणी आनंदी राहण्यासाठी फिरायला जातं, प्रवास वगैरे बाहेर वगैरे अस टाईम स्पेंड केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला थकवा दूर होईल, आपले निरोगी आयुष्य निरोगी राहील आताच्या जगात देखील म्हणजे वेट लॉस चे प्रमाण वाढत आहे, एका ठिकाणी बसून काम करून अ त्यामुळे वजन वाढ म्हणजे वाढतच आहे त्यासाठी आणि काही तरी एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज ला देखील आजच्या काळात लोकांना टाईम नाहीे ते वेगवेगळे मेडिसिन्स घेतात अ ऑनलाईन बघतात म्हणजे जेणेकरून कस वजन कमी कर... करता येईल घरी बसून नाही एक्सरसाइज करता थोडेफार म्हणजे असं वेट लॉस ड्रिंक किंवा विदाउट एक्सरसाइज करता
हो म्हणजे दैनंदिन अ जीवनात वेळेचं महत्व खूप आहे म्हणजे वेळेच योग्य नियोजन केल्यावर कामे सोपी होतात आणि ताण ताण देखील कमी होतो आपला म्हणजे जो माणूस वेळेच पालन करून जीवनात प्रगती कर म्हणजे करू शकतो.. तोना तोच म्हणजे अ पुढे जाऊ शकतो. आळस, निष्काळजीपणा आणि वाईट सवय यामुळे जीवनात अडचणी निर्माण होतात त्यामुळे प्रत्येकाने शिस्तबद्ध आणि जीवन असं म्हणजे शिस्तबद्ध आणि प्रामाणिकपणेने जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे आजकाल.
हो अगदी बरोबर तुमच्या सोबत म्हणजे माझे दैनंदिन जीवनबद तल टाइम आजच्या जगात म्हणजे किती बदल होत गेले किंवा काय होत गेले इत्यादी बद्दल चर्चा करून खूप छान वाटले तुम्ही तुमच्या टाईमाझ्यासोबत स्पेंड केला एवढा..... धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही मला टाईम दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे ऋणी आहे थँक यू सो मच
ओके मॅम मो......
चालेल ठेवू. हा
हां ओके